हॅलो,
हॅलो,
हा हॅलो,
हा येतोय आवाज आता आवाज येतोय तई, हा हा कशा आहात,
एकदम मजा येते तुम्ही कशा आहात,
हा एकदम छान आहे, चला म्हणाल ताईंशी थोडस बोलूनच येेऊया काय आज कालच्या आजकालच्या मुलांचं म्हणजे एवढं हे चाललंय ना मुलींची लग्न जमत नाहीत मुलांची ल जत नाही आपण म्हणतो मुली कमी आहेत अ आणि मुलींच्या अपेक्षा वाढल्या हो खूप-खूप अपेक्षा वाढल्या मुलीं आणि मुलींचे शिक्षण पण त्या मानाने खूप झाले मुलांच्या मानाने त्याच्यामुळ सहजिक-सहजिक आहे त्यांच्या अपेक्षा वाढणारच आहेत काय झालं आता जस्ट म्हणजे माझ्याकड आमच्या पाहुण्यामधले काय झालं मुलगी आयटी इंजिनियर झालेली मुलगी,
हा,
आयटी इंजिनियर झालेली मुलगी आणि मुलगा म्हणजे आता आयटी कसं आहे तिचं वय आहे, तिची अ जन्मतारीख आहे पंचाण्व सालची पंच पंच्चानव सालची जन्म तारीखे हे आणि पंच्याण्णव सालच्या आधीचे जे मुलं आहेत समजायचं एक दोन वर्षांनी समजायच त्र्याण्व चे मुलचा पाहिजे किंवा चौऱ्याणव चा हो ब्यानवच त्रानव चा चौऱ्यानव अश म्हणजे तिच्यापेक्षा म्हणजे एक जरी वर्षनी मोठा त्या वर्षाच्या मुलांमध्ये तिच्या जो तिला जस अपेक्षित आहे तस मु नाही आणि मुलांच त्या वेळेस कसं आणि ती म्हणते मला इंजिनियरच पाहिजे आणि त्यावेळेस त्यांनी मुलांनी केलं डी. एड. केलं बी. एड. केलं अ इंजिनिअरिंगमध्येध्ये आपलं वेगळं सिव्हल इंजिनिअरिंग केलं म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये पण वेगळी डग्री त्यांनी घेतली आणि हिला का पाहिजे मी जे केले मेकॅनिक तर तेच पाहिजे हो मुलीची परत वरून त्याला घे पाहिजे कंपनीचं पॅकेज सांगलं पाहिजेल कंपनीच दहा पंधरा लाखाच्या वरती पॅकेच पाहिजे आ पुणा मुंम मुंबई सारख्या ठिकाणी त्याला म्हणजे नाही का फ्लॅट पाहिजे स्वतःच घर स्वतःच घर पाहिजे आई वडिलांचं पण नको स्वतः घलं घर पाहिजे आई वडिलांकड शेती पण भरपूर पाहिजे गावाकडे बंगला पाहिजे म्हणजे मुलीची अपेक्षा इतक्या वाढल्यात नाका विचारूच नका विचार करण्याची गोष्ट ण आप म्ह क आपल्याा आपल्या का काय होतो मुलींना चार पाच हजार रुपये होंडा द्यायचा आपल्याला जो काय म्हण पहिली लोक अशी म्हणायची कि विचार करण्याची गोष्ट आहे पहिली लोक म्हणायची ज्या घरी दिली त्या घरी म्हणजे नाही का एका घरामध्ये दहा कुत्रे दहा कुत्रे त्या दारामध्ये तर म्हणायचे कि ते पोट भर माझे मुलगीच सहज पोट भरत पहिली लोक म्हणजे असा विचार करायची आणि आताच म्हणजे म्हणजे एवढं त्या मु विचार करण्याची गोष्ट म्हणजे तीच मुली आ तीस आणि पस्तीस वर्षाची झाली आहे म्हणजे जे लग्नाचं वय आहे मुलीच वीस वर्षापर्यंत एक हो वीस वर्षापर्यंत एकवीस वर्ष वीस वर्ष एकवीस वर्ष तुम्ही पंचवीस वर्षापर्यंत लग्ना करा सत्तावीस वर्षापर्यंत करा तुम्ही पस्तीस तुम्ही सांगा पस्तीसाव वर शिीलगनाच वे राहते का
नाही ते राहतच नाही पण मी काय म्हणत होती की अ म्हणजे मुलींच आपण म्हणतोय पण मुलांच्या सुद्धा अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलं पण मी आता बघते ना सगळे अ कि आता माझ्या पुतण्या् वगैरे लग्नाच्या होत्या त्या सगळ्यांचं नंतर ते मुलं पण मुलगी एवढी शिकलेली पाहिजे पुण्याला जॉबला पाहिजे तची हा तेवढीच पाहिजे म्हणजे माझ्या बरोबरीने हे करणारी पाहिजे आणि हाईट मध्ये सुद्धा मुलं हे करायला तयार नाही आणि ज्या क्षेत्रातले मुलं आहेत त्या क्षेत्रातल्याच मुली ते माग आता म्हणजे डॉक्टर असला तर तो डॉक्टरच म्हणतो आयटी इंजिनियर आयटी इंजिनियर म्हणजे इतर शिक्षण घेतलेल्या मुली मुलं सुद्धाकार आपण बलींना पण फक्त म्हणजे दोघांच सारखंच झालेलं आहे फक्त मुलींच दोष आहे असं पण नाहीये मुलं पण तसच आहे आणि मुली पण तशच झालेल्या आहे आता
होह आणि अ हो मुलं कुठेतरी असले ना की समजा मुलगा डॉक्टर आहे आणि मुले मुलाच्या पण खूप अपेक्षा वाढल्या तो
हो ना मग तेच म्हणते मुलांचेही खूप वाडले आहे ना अस नाही की मुलांच्या वाढलेल्या नाहीे मु
नाही नाही मुलीच्या पण खूप आहेत आणि मुलांच्या खूप आहेत म्हणजे मुलीच तर वय होत होतय पण मुलांच्या तुम्ही सांगा चाळीस वर्षाचा पंचेचाळीस वर्षाचा नवर देव त्याला काय अर्थ आहे का अस सांगा बरं पंचेचाळीस हं
अक्षरशः काही मुलांचे मी फोटो बघितले तर त्यांचे केस निघून गेलेले
हो हो आहेत आहेत आणि आमच्याकडें पण म्हण म्हणजे थोडस हे चालत ना म्हणजे आमच्या शेजारी पण एक मॅरेज बो चालवतात ना त्या माझ्या खास मैत्रीण आहेत आणि मग त्यांच म्हणजे आम्ही बसलो ना गप्पावगैरे माराय ला मला ते एवढी बायोडाटे मुलींची बायोडाटे दाखवतात मुं बायोडाटा दाखवतात ते म्हणतात ताइ हे काय करायचं मुलगा मुलगा पण आहे मुलगी पण आहे पण एक छोट्या कारणावरून मुलगी आणि मुलगा ऍडजस्ट करत नाही म्हणजे पत काय आता मुलगा सावळा काळा आहे म्हणजे सावळा कलर पण मुली त्याला गरी पाहिे काय मी आयटी इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे मी वकील आहे मी आहे मी तसं आहे मी केलेय ना मी केलेय स्वतः तर मग मला तशीच मुलगी पाहिजे म्हणजे मुलं आणि त्या म्हणजे नाही का त्या फॅडमध्ये त्या विचारामध्ये ते काय होत यांचं वय निघून चाललं यांची मुलांची पण आणि मुलांचं पण तेच होते मुलांच पण तेच होतंय आणि मुलींच पण चाललेलं म्हणजे असे खूप अशी इतके ख खूप उदाहरण आहेत म्हणजे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक याच्यामध्ये इतकी उदाहरणे आहेत ना विचारू नको मला तर सगळे नातेवाईकमध्येध्ये मला सारखं हा तू दोनीकड पण तुझं चांगलं म्हणजे मा तुझ्या चांगल्या मैत्रि आहे तूथ जमून देऊ शकते तू बघ मला मुलगी ब मुलगा ब आणि एक काय झालं आता याच्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजे एक माझी मैत्र्रीण आहे आणि तिकडच्या साईडला ते म्हणजे तिचं माहेर म्हणजे हे काय म्हगतात त्याला रायगड आणि रायगडच्या ति आणि ती जवळ जवळ त्या वय सचाळी अ्ठेचाळीस वय म्हणजे मैति सच्या आणि तिची बहीण तिची बहीण आहे तिचं वय आहे पस्तीस वर्षाच वय आणि ती पोलीस डिपार्टमेंट मध्ये कॉन्स्टेबल आहे तर तर आता ते म्हणाले कि हे घ्या म्हण तिचा बायोडाटा घ्या आणि तिला थोडस समजून सांगा आणि तुमच्या पद्धतीने त तु तिथ तुम्ही तिला मुलग शोधून द्या तर म्हणा ठीक आहे म्हणलं करू आता आहे मैत्रिणीचीिच बहीणी म्हणल्याच्या नंतर आणि खूप खास म्हणजे जवळची मैत्रीिणी आणि तर म्हणाल ठीक आहे आपण करूया काहीतरी तर मी काय केलं दोन तीन मला पण माझ्याकडेे म्हणजे नातेवाईकांची इकड े वेगवेगळे ओळ हो ओळखीचे स्थळ होती ते त स्थळांच त्यांचा बायोडाटा वगैरे तो मॅच केला आयटी इंजिनियर वगैरे दोन तीन जण तर ते मुलं होती याच्यामध्ये कशामध्ये अ वाहुली साईड ला
हा मागोडला
पुलीमध्ये होती तर ती मुलगी काय म्हण त नाही म्हणे मी अपडाऊन करणार नाही मुलानी इथेच राहिलं पाहिच
नाही ना म असं कसं शक्य आहे सगळ्या गोष्टी शक्यच होत नाही कुठेतरी ऍडजस्टमेंट करायलाच पाहिजे म त्याच्याशिवाय नाहीच होत ना म
म्हणजे मुलीनी आज विचार करण्याची गोष्ट मुलीनी फक्त मुल तिथं तिच्या जवळ म्हणजे तिची ड्युटी ड्युटी आहे त्या ड्युटी एरिया म जाऊ शकत नाही म्हणून मुलीतळ
चड नाकारलं मग हे काही नाकारायचं कारणच नाही झालं समजा
काहीच कारण नाही काहीच कारण झालं नाही म्हणजे एवढं चांगला मुलगा इंजिनिर जवळ जवळ पंधरा लाखच पॅकेज घेतोय ठीक आहे ना आणि काही त्या पंरा लाख पकेज येतो स्वतः फ्लॅट घेऊ शकतो राहू शकतो तो स्वतः सगळं करू शकतो तो काहीच काहीच प्रॉब्लेम नाही आणि गावाकड प्रत्येकाला जमीन जागा शेती तर प्रत्येकाला जवळजवळ हो जवळ जवळ शेती वगैरे सगळ्यांना हम सगळ्यांना असतेच मग त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही मुलीनी म्हणजे एवढश्या छोट्याशा कारणावरून ते स्थळ नाकारलं असं म्हणजे तलं दोन तेन स्थळ हो
आणि मुलांनी पण के उं आठ काही पा नव मग ते सगळे पुढे पा चार पाच पा पुढच्या मुली मागतात आणि तशा मुलीना तर म्हणजे शिक्षणाच्या आहेत शिकलेल्या मुली आहेत पण म हाईट कमी ये म्हणुन ते नाकारतात अशा गोष्टी ये त्यांच्या बरोबरीच्या म्हणजे त्यांच्या क्षेत्रातील म्हणेजे आय टी इंजिनियर वगैरे असे ते एम सी ए वगैरे अशा आय टी अशच मुली म्हणजे फार्मसी झालेल्या म्हणायादुसऱ्या साईडला कम्प्युटर इंजिनियर वगैरे म्हणा ते हे अशा नको म्हणतात. मग त्यांनी पण ऍडजस्ट करायला पाहिजे आणि मुलींनी पण ऍडजस्ट करायला पाहिजे पण मुली पण नाही मुलांचे वय वाढत आहे मुलींचे वय वाढत आहे मुले जिथल्या तिथेच राहत आहे आणि कमी वयाच्या मुलांचे बायोटाटे यायला लागल्यात दोन हजार दोन हजार एक हा मुला अन ऎंटिलेजेबल
म्हणजे नव्वद हो चा चालते अ करते मी अन ऎंटिलेजेबल बोलुन छान वाटलं धन्यवाद
अन ऎंटिलेजेबल